हॅलो.
तय
हॅलो.
हम् ह हलो.
हा आवाज येत नाही तुझा हॅलो.
हा बोल की.
आवाज येत नाही आहे तुझा.
सुब मला कमी आहे ईकडे रेंज
म मला आवाज येत नाही तुझा तुला माझा येतोय काय म्हटलं.
तुझा मला येतोय माझा काहीच ऐकू येत नाही तुला आवाज.
हा हा आला आता आला मगापसून कट होत होता ग.
रेंजच नाही.
ह. हॅलो.
अ.
हॅलो.
हा येते का आवाज का काहीच आहे ना माझं.
याय लागलाय पण मध्ये मध्ये कट व्हायला लागलाय.
म्हणजे जेवन झाल का?
हॅलो.
हा जेवण झालं का म्हनलं
जेवण नाही तुझ झालं का?
नाही बघ अजून चाललय जेवायला च वाढत होते बोल की.
बर बर काय नाही ते म्हणलं काय करतेस? मग तुम्ही सगळेजण एकत्र अ हा तुम्ही सगळेजण एकत्र राहताय की वेगवेगळ राहता.
नाही आधी सगळे जण एकत् जेवत होतो आता प्रत्येकाची काम सुरू झाला त्यामुळ प्रत्येक जण आपपले टामिंग जेवते. मी आणि आजी तेवढं सत दोघी सांगत जेवतो बाकी कोण नाही रस्. आपापले टायमिंग ला जेवते.
हम्म हम्म हम्म.
तुमच्यात?
आमचत काय आम्ही सगळे एकदमच जेवतो साडे नऊ ला.
आमच्या कस काम हे ना बाहेर असतात त्यामुळ मग कसं आजीला औषध लागत तर मग ते टाइम टू टाइम द्यायला लागतात. असं त्यांच्यासाठी थांबून तरी असं काले दहा बारा वाजेो. त्यामुळ मग सकाळचे पण सगळे शेतात असते. तर असं काच पण काय होत. मग कधीतरी कार्यक्रम असला. त्यावेेळेसच सगळे घरी नाही तर रा
मग तुमची फॅमिली एकत्र आहे की वेगवेगळे सेपरेट राहतात सगळेजण
ग्रेडेड बस.
ह हां हां
तुमची जॉयन आहे.
नाही नाही आमची पण सेपरेट सेपरेटच आहे. आधी सारखं आता कुठे काय आधी सगळे एकत्र कुटुंब होते आता नाही येत आता सगळे सगळे सेपरेट राहतात.
आता नाही लग्न झाले की दुसऱ्या दिवशी सेपरेट प्रप्त होत त्या आधीच सवडत
हो होय बरोबर आहे.
आता पाऊच कस पटत नाही ना ते आधीच वा म्हणजे त्यांच्या पद्धती आणि आपल्या पद्धती
होय ते पण आहे.
त्या जनरेशन म वाढते त्या म त्यां आपल्या पटत नाही आणि आपलं त्यांना पटत नाही.
हो पण एकत्र कुटुंबाची फ आहेत. एकत्र कुटुंबाचे फायदे पण तेवढे जास्त होते ना.
जास्त होते कि खरं ते काय केल ते आजकाल च बवा
एकत्र कुटुंबात कसं सगळ्यांना सगळे मिळून राहायचे. काय अडचण आली की सगळे एकत्र यायचे पण आता नाही तस. आता मुलग जर बाळ लहान असेल तर त्याला म शाळेत. ठेवतात आणि जातात मग
होय किंवा एखाद्या ल तिथे होतात ति ते
हा हा तेच की जॉबला वगैरे आईवडील दोघं असतील. हा हा पाळणा घरात ठेवतात लहान बाळाला आणि आईवडील कामाला जातात.
हो
पण तेच आधी एकत्र कुटुंब होत तर होय आधी एकत्र कुटुंब होत तर राज्याजोबा बघत होते. होय
होय आणि कोण घरी का कामाला नाहीेतात. ते बघतात आपण त्यांची त्यानी आपली सांभाळतात ना जरा नाही आता कोणणाला तरी पैसे देऊन ठेवतात लेडीजला एकका. ते जिथे बघते घर आणि मल आपण कामावरून यायचं. मग त्या मुलांना व्यायाम मिळत नाही ना म आई बा्पाचा
हो
मग कधी तरी सुट्टी तर ते पण पाहुण्याच्या सारखं ते पण मोबाईल म कामावर ून आल्या मग काय मुलांची बर होय. त्यामुळे मुलांचेच आणि आई वडिलांचेच बोलणं होतच नाही.
ह
त्यामुळे आजकालची मुलं किती स्मार्ट झाल्यात.
होय एक. एकत्र कुटुंबात आपला स्वतःचा वेळ जरी कमी मिळत असेल. तरी पण नातेवाईकात जर जास्त चांगलं वाटतं ना ते एकत्र असल्यावर सगळे लोक.
हो आणि आता फक्त कार्यक्रमापरत आणि सणापुर एवढेच तर गीता नाही एकत्र येतात फोण येत. आणि ते तेवला त्या कार्यक्रमालाच येतात बाकी काय नाही खेळ तरी काय बोलायच्या पलीकडेच आहे सगळे कडेला जरी असलं तर कोण कोणा जात नाही.
शहरात पण तसच झालं आणि खेड्यात पण आता कुठे कुठे तरच एकत्र कुटुंब बघायला मिळते आपल्याला
हो आमच इथं पण एक आहे. तेग चौघ जाण त्यांची फॅमिली खूप मोठी होती. आ का नाही अस नाही मी म्हणजे सेपरेट राहिला आता एक वर्ष झालं. तर त्यांच्या आधी कसून होटते. आमच्या गावात एकच होती. जॉईंट फॅमिली बाकीुट्टीच जॉईंट फॅमिली
आमच्या गावात आहे दोन तीन घर अे आहेत जे जॉईंटमध्येध्ये राहतात.
ह ह ते कस त्यांच पटलं की टोभाव आणि आपले विचार पटले की मग एकत राहिला का वाटत नाही. मीन विचारवटायला लागत बाकी काय नाही विचारच पटत नाही मग काय? यच मत आणि आता ते मुलांना जे हवं तेच करतात आणि आधी सारख आधीच्या काळच्या लेडीना तस नाही चाल प्रत्येक गोष्ट सांभाळून विचार तर करून आणि आपण कधी कुठ गोष्ट विचार करून समत नाही. मनात येईल ती करायचं आणि रिकाम व्ह्याच.
ते पण आहे आधी सारखं आता काय राहिलेलं नाही.
होय का चा मर तेचच मग सांगवायला. एवढं कोण विचारत असेल. नं पुुढ व मग
होय होय ते पण आहे बरोबर.
का होते कारण आपल्या
हो.
एकत्र कुटुंबात मज्जा होती होय भाऊ बहि सगळे एकत्र असायचे सगळे मिळून मिसून राहायचे.
मज्जा मस्ती
हम्.
होय आधीचे किस्से सांगायचे काय काय करत होते. कसं कसं राहत होत आणि आता कोणालाच
फोन मधून तोन बाहेरच येत नाही.
हो एका घर एका घरात असून घरातल्या घरात तर मॅसेज करत बसस्तात.
होय मी ते करते स्वतः त्या घरात आणि त्या घरी चल मम्मी मला हे पाहिजे मम्मी मला ते पाहिजे म्हणून
मग होयच की कधी जायचं कधी हे करायचं म्हण तिथल्यांत बसून काम सांगायला मेसेज करते आपण
तर काय जर असेल तर तिकड बसत नाही जायचं नाही तर मग कशाला वे वाया घालवायचा माग हला.
तुमच्यात कसं आहे ग
आमच्यातन कधच आहे बघा हॉलमध्येध्ये कोणत असेल तर पाठी मग शेड मधन मेसेज टाकायचा शेड मध्ये या हे करा ते करा ल हा कस आहे हॉलमध्ये आवाज जात नाही ना शेड मधून बोलवलं तर शेड मधून म
होय मग च होय तसच चाललंय काय करायचं
हम् बाकी आणि काय काय
काय मग काय नाही बग निवांत आता आता जेवायचं बघ तुमच तुम्ही तुम्ही ललेच नाही नाही ब चेकअपला न्यायचेय आधूनमधून तिला भरतो आणि हवामानात तर स्वतः चेंजेस व्हायला लागल्यात त्यामु पोट आणि बिघडते
होय ते पण आहे
हो चालते तर थोड्या वेळण तुला करते हा
हां हा